सोपा टास्क यायला पाहिजे बग आता.
हो सोपा यायला पाहिजे.
जेणेकरून बरं पडेल.
हम्म अ ते पहिले यायचे ते मस्त होते.
हो पहिलंच भारी होत रे एक नंबरची टास्क होतीत रे.
लगेच व्हायचा पण हा जास्त करून आणि पैसे लगेच पडायचे.
पैसे बी पडायचे चांगले-चांगले पैसे भेटायचे
हां नाही. आता पैसे पडतात जास्त पण टास्क जरा अवघड झाला.
होय. पैसे पडतात पण वेळ लाग
हम्म ते नाही सांगितलं की काय पूर्ण नसल त्याच्या समोर डॅस द्यायची कॉमा पूर्ण विराम खरंच तसं जर केलं तर जरा पैसे जरा जास्त पडतात.
अ डॅश डॅश कुठं करायची म्हणजे कुठल्या हेच्यावर डॅश करायची?
जे अर्धच वाक्य असलं ना तर तिथं.
अर्धच वाक्य म्हणजे?
हां आता, मी तुला बस एवढं जर असलं
हां.
तर तेवढं त्याच्या पुुढं डॅश द्यायची, आणि जर पूर्ण असलं मी तुला भेटतो तर त्याच्या समोर पूर्ण विराम द्यायचा.
आ हां.
किंवा कॉमा द्यायचा असा.
आ हां.
जे वाक्य अपूर्ण आहे त्याला डॅश
तर कराय घेतो नंतर आता एवढं कॉलचं झालं का नाही तुझे आता होतात आता एवढे झाले आता माझ्या तेरा झालेत वाटतं काहितरी अजून दोन करायची नंतर स्वरूपला करत तो संध्याकाळनं असेच नियम बघतो मग एकाच तर एका नंबरच तरी करणारच कम्प्लीट आणि मग उरले ट्रान्स्क्रिप्शनचे करत बसणार
मला वाटलं आता माझी ते कॉल आले नाही बाकी चे पाचच कॉल आले होते तर बंद करतंय का काय मग म्हणलं
हं हं हं
पण अजून टास्क यायला लागलेत म्हणून म्हणलं आहे चालू आहे
हो
अ केलाच बंद तर दुसरा नंबर घेईन मी
पूर्ण बंद केला असता तर आले नसते रे ते
हो आले नसते आजच पैसे पडले पुन्हा
हॅलो
हॅलो कसला
गारे गारे ना ना गारे गारे ना ना ना ना ना ना ना ना ना
तु कवा आलीस
तु कवा आलीस
लिंंगापूरास्क लाव पर स्नेहा